ये काय
तू कट केलास काय मी केलो?
हे डिस्कनेक्ट असं म्हणालत त्यात.
हम्म रेंजचा प्रॉब्लेम झाला असेल अरे त्यो कॉलच आपला काउंट केलं नाहीे.
काउंट केलं नाही?
नाही मी दुसरं कॉल केलतो ना मगाशी तुला?
का माहीत नाही बाबा. हां दुसरा कॉल केलता भाई दुसरा दुसरा दुसरा. हम्म, त्यात ते दिलतो ना मी.
काय?
डॉट डॉट
नाही नाही पण दिसनच ना तिथं जरी ती दिलासच की ते नंतरन क बघतेत ते तीस आपलं होतय की नाही अ बघ काय विषय असतोय सांगू समज तीस कॉल आपलं कंटिन्यू झालीत
हा.
त्यानंतर रेकॉर्डिंग ऐकायल चालू करत्यात.
नाही मी ते नाही म्हणत
हा.
आपण कॉलमध्ये बोलतोय ते का धर धले नाही. गेल्या वेळच पण एकदा एक धरली नाही तुझं.
तेच रे गिल्च व्हायलय गिल्च झालं क नाहीय सर्वर जरा
हा.
ते असं प्रॉब्लेम क्रिएट करतय.
अवघडय आबा
आता काय करायचं आता यातली नाही म्हणत होता त्या तीस मधली बघ पाच सहा तर सोडूनच जायचं आपण कारण पाच सहा अकाउंट होतच नाहीत कॅन्सलच होत्यात ते.
काय रे
करताना तीस कराय लागतंय हे वीस पंचवीस तर काउंट व्हाय लागत असं आहे.
अवघड आहे बाबा.
अवघड नाही सगळं सोपंच आहे.
हां. काय रे तासा-तासा भरायचं का ठेवली नाही यांनी.
हम म्हणजे कंटिन्यू एकदाच होतय काय.
एकदाच होय रे
काय आता अरे त्यांना पण हे नसेल रे त्यांनी मिनट ऐकून ठेवणार तासभर म्हटल्यावर ते तासभर कंटिन्यू राहणार ना.
त्यांना पण वरती कमिशन असणार की बाबा दहा मिनट ऐक मग नंतर तुला एवढे एवढ रुपये मिळणार.
असं पण असणार ना तू दहा मिनिट ऐक यात जर शिवी बीवी असली तर हे कॅन्सल कर. तुला अ एवढ रुपये मिळणार असं कायतर असणार ना त्यांचं पण.
हम्मम.
हम्म. अरे मर्दा माझ्या मित्रानं मला फोन लावलेला काय लक्षातच नाही. ते ते अमाऊंट एक एक्स वाय झेड अमाऊंट त्याला आल्या म्हणून म्हटलं नव्हतं काय.
हा.
हम्म तेवढी भावा तू एकट्या नाहीत बघ. म्हणजे एकटी लेडीज परवा दिवशी म्हणजे मला दाखवली तीनं मैत्रीण आहे ती तुझा हप्ता आहे बघ. प्लस त्यात तीन कर नाही दोन-दोन कर.
माझा हप्ता प्लस दोन करू.
हा जेवढं होत की नाही तेवढं अकाउंट आलतेत.
एक दिवसात
एका दिवसात नाही दीड महिन्यात- दीड महिन्यात दीड महिने केल तरे ते.
हां.
म्हणजे लय वेळ नीट केलो नाही, असं तेन मला सांगितला.
हम्म.
आणि ते दीड महिन्याचं कणी.
हम्म हम्म.
हम्म.
भारी आहे की, मग पैसे हं हं.
आणि स्क्रीन शॉट दाखवला, अकाउंट वर आलेलं.
हम्म हम्म हम्म.
मग आता तेवढं तुझं तर, आणि सा तुझं केवढ आहे ते निवांतच होईल रे.
काय निवांत होईल.
हप्ता निवांत बाहेर पडेल यात.
हा केलं तर होणार की, झालं नाही तर मग अंगलटच आहे डाव.
ते लिहोणार की भाऊ असं कसं, असं कसं म्हणतोस तु.
क्या करे डर के आगे कोई वो नही क्या बोलते उसको.
करायचं करायचं पुढं पुढं जायचं, आरटीला आरटी पण घेलं आस वाटाल मला थोड्या दिवसांत.
तू सांगिल्यास काय त्याला.
काय त्याला सगळ्यांना सांगितलोय की एकदमच.
हम हम हम.
अरे तेनच म्हटला मला तेनंच म्हटलं की तिथं, ललित तू कर मी दिल्लीतून आल्यावर मग बघतो म्हणून.
हा हा हा.
त्यानंतर काय बोलण नाही सोड, बोलणं झालंच नाही.
हां हां हां.
त्यांला वेळ असलं तवा, करल की तेवढं.
हम्म. बघ आता, कधी करतोय तो.
करूल सोड, आणि त्याला काय.
काय?
बडीलोक ये ओ.
हम हम हम. वो तो है बडेे लोग.
बडे लोग बडीेक बाते.
बडेे लोगो की ब़डी ब़डी बाते ब़डी ब़डी सोच.
वो तो हे ही.
हो वईच तो वईच.
हा मग काल तिकडं गेलं तास, मग किती वाजता आलास.
कुठं?
गेलतास नवं तिकडं.
अरे नऊला आलो तवा मर्दा. ते ढोल तसं पथक अरे काय झालं तिथं, सात सहाला बोलवलेलं. आणि सातला चालू केल्यात हेनी.
हा तसंच असतंय रे, प्रत्येक ठिकाणी. आम्ही तिथं मिटिंग. अरे मिटिंग मध्ये गेलतो, कणी आम्ही काल. स अकरा वाजता बोलवलेले साडे अकराला.
हां
तिथं साडेबारा एकला चालू केलतीत.
हम्म अरे ते नाही मी त्याला म्हटलेलो काय सातला जावूया म्हणून साडेसात पाऊणेसातला तरी जावुया म्हंटलो.
हम्म.
ये नाही रे चालू होतंय. ते ग आता सांगून मला नेला, सातपर्यंत त्याला बोललो बरोबर चांगलंच.
काय नसतंय रे प्रत्येकाच तेच असतंय. अरे तिथे मीटिंग चालू झालता तरी पण लोक यालतीत. दोन तीन वाजु दोन वाजेपर्यंत कंटिन्यू यालतीत. शेवटचं कित ते शेवट तीन वाजे चार वाज काय पाच वाजता संपलं आमचं. सेक्शन मग तीन तीन वाजूपर्यत कंटिन्यू यालतीत. हाफ सेक्शन झालतं, तरी पण लोकं यालतीत.
हम्म ते न्हवं टल्या
हा.
ऐक की एक दोन तीन एक दोन आयडिया आहेत काय माझ्याकडं. ते जरा कसं वाटतंय जरा बघ आणि सांग की मला.
दोन आयडिया आहेत.
आयडिया रे. एक तर हे बघ पुण्यात ते जाऊन ते करायचं.
काय करायचं? काम
जे कोर्स रे
हा.
ते कोर्स करायचा प्लस पार्ट टाईम जॉब करायचा.
हा.
पार्ट टाइम फुल टाइम कसं जमल ते, स्टार्टिंगला तर पार्ट टाइम करणार. नंतरनं कसं जमल तसं फुल टाइमवर कन्व्हर्ट होणार.
हम्म.
आणि ते सोडून अभ्यास अणि हाय रे.
हम्म.
मग तिकडे गेलं तर कसं पूर्ण अभ्यासाकडे लक्ष राहतंय बाकी कुठे लक्ष राहत नाही. तो एक सीन आहे. हा ते अरे खरं मनावर घेतलं तर होईल की.
हम्म हम्म.
नाही मनावर घेतलो की नाही एकदा करू शकतोय मी. ऍटलीस्ट तेवढं तर हाय आणि दुसरा आयड्या काय आहे अ बघ तिथला पैसा जरी घेतला, तर तिथला पैसा तिथं लागणार आणि महिनाभर कटणार तिथला.
हा.
समजल न्हवं?
हा.
आणि तेच दुसरं आहे की पुण्या कोल्हापूरमध्ये एक हाय.
हा.
खरं जेवढं पुण्यातलं अ इफेक्टिव्ह आहे बघ क्लास म्हणजे जेवढं इम्पॉर्टंट आहेत. तेवढं नाहीये. खरं टिचींग म्हण किंवा हे ते चांगलं आहे. तिकडे बी शंभर टक्के जॉब प्लेसमेंट देतो म्हंटल्यात.
हम्म.
म्हणजे ते एकदा विचारून कनई मग तसं करू शकतोय. आणि अ तिथं क्लास करायचा आणि जॉबसाठी कनई एजंट तेन नसत्यात काय आता तू बघायलायस
हा हा.
तशी एजेंट मी पुण्यात बघाचं म्हणालोय. काय त्यांनी एक्सपेक्टेशन काय करणार. पहिले एक दोन महिन्याचे पेमेंट एक्स्पेटेशन करणार, हेच्या पलीकडे काय करणार आहेत.
हम्म हम्म हम्म.
नाही, नाही. मग आता तेवढं, तेवढं तर ऍडजस्ट करायला लागणार आपल्याला.
हम्म हम्म, पण तिन्ही. ते पुण्यातले त्याने शंभर टक्के बोल्यात की, बाबा एवढं लाखाचं पॅकेज लावून देतो म्हणून.
होय सांगितल्यात की, शंभर टक्के.
पण मग तुला असं गॅरंटी आहे जर, तू इथनं श इथं कोल्हापूरला शिकलास. आणि एजन्सीकडून लागलास तर, एवढं एवढं पॅ, पॅकेज लागेल म्हणून तुझं.
हा, कारण आता बघ. इथं कोल्हापुराची म्हटलेत की, बाबा एवढं लागू शकत्यात. पुण्यात गेलो आणि आयटी, माझी एक तर डिग्री कम्पलीट हाय.
हम्म.
कोर्स कंप माझी डिग्री कम्प्लीट हाय, प्लस त्यात मी ते कोर्स केलाय म्हटल्यावर ॲट लीस्ट. तीनच्या अबाव तर देतीलच मला वाटते, वर्षाला.
तीन अबाव.
हॅलो.
हम्म हम्म.
हॅलो.
हॅलो हॅलो.
हा तीनच्या अबाव तर देतीलच वाटते, तीन एल पी ए.
हम्म, हम्म, हम्म.
हॅलो.
अ चालते की मग, बघ की मग, इकडंच बघ ना आप्पा, घरचे असं पाठवून देईना झालेत मग इकडंच. सांग त्यांना मग.
तसं नाही एक तर हे पुण्याच तसं आहे, काय आणि कोल्हापूरच मग कसं कराय पाहिजे. समज कोर्सला जरी जाय झालं, तरी कोल्हापुरात एक पार्ट टाइम जॉब बघायला पाहिजे मग आणि. कारण कस आहे सांगू, कोल्हापुरात केल तरी सेविंग मला पाहिजे. त्याशिवाय काय करू शकत नाही, कारण जर समज सहा महिने आता कम्प्लीट झालं. पुढचे दोन तीन महिने, वर्षभर, सहा महिने पुढच्या, अटलिस्ट माझ्याकडे एवढं पाहिजे ओ माझा स्वतःचा निघेल, कारण पुढच्या सहा महिन्यात घेऊया नको काय, जॉब लागोस तोपर्यंत, घरातले माझे जीव घेतील की.
हम्म, हम्म, हम्म.
जरी तसं काय झालं, मी दिवसभर आता कसं काय सांगू, हितं असलो की कसं तुला माहती ते. हिकडची काम, हे कर, ते कर.
म्हणजे तू कोल्हापूरमध्येच राहायचं म्हणालास.
राहणार नाही, अपडाऊनच करणार.
हां म्हणजे सकाळी गेलास की डायरेक्ट रात्री येणार.
हा, संध्या सकाळी गेली की डायरेक्ट रात्रीच. अद्यात मध्यात काही नाही.
हम्म. ह बघ ना मग, डायरेक्ट मग एक काम मागूच तर, जॉबचं कसं काय बघणार मग तिकडं?
हे बघ, मी पण म्हटलं, कोल्हापुराची बाबा शंभर टक्के जॉब लाऊन देणार.
कोण?
कोल्हापुरात.
कोल्हापूर, नाही ते म्हणायला झालोय मी आता तू म्हणालायस की नाही, तिथे क्लास करत करत जॉब करणार म्हणून तर कसं कुठं जॉब बघणार आहेस आता?
मग आता तिथं म्हंटल्यावर मला, कुठं तर बघाय जातंय इकडे. त्याच कोल्हापरात, कोल्हापुरात असतीलच की कुठं ना कुठं.
हम हम.
हो तेवढंच केलंय, लांब लागायला नको.
काय झाला?
लांब कुठ लागाय नको एवढाच विषय आहे.
हम्म, नाही कोल्हापूर म्हणल्यावर आता गाडी असल्या की एवढं लांब वाटतं, वाटतच ते.
हम्म, ते तर आहेच सोड. मग काय कोल्हापुरातच बघ, जायलाच लागलं तर बाबा.
गाडी घेतला आणि बाबा तिकडं, त्याच डिलिव्हरी चालू, चालू करू शकतोय. त्याच, काय ना काय चालू करू शकतोय तिकडे.
डिलिव्हरी गेले तरी काही टेन्शन नाही सोड.
मग, मग, तुझं तू, टू, टू, टू तू. मला एकदा ते चेक करावं लागणार आहे. आता वर्क म्हणजे ते एजन्सी आहे की नाही.
हम्म.
आता तिने मला जॉब लावून देणार. मी रजिस्ट्रेशन केलय मी.
हम्म.
पैसे देऊन.
हां.
मग आता तिने जॉब लावून देणार, आता तिथं गेलो.
हम्म.
आता सपोज, आ तिथं गेल्यानंतर फक्त रेफरन्स मागू नये तिने.
हम्म.
जर रेफरन्स मागितले नाहीत.
हा.
आणि मला जॉब ते पटलं म्हणजे असं अ दोन-तीन जॉब, दोन-तीन इंटरव्यू देणार.
हा.
तर दोन-तीन इंटरव्हूपैकी कोणतं चांगलं असेल म्हणजे आता दोन चांगलं असेल. तर त्यापैकी एक तुला देतो, मग एक मी घेतो.
तस नाही, कारण ते फुल टाईम असणार ना तुझं. आणि अकाउंटंट असणार, मी ते तुझ्याकंडे एक्सपेक्ट का मागायलय असं नाही.
नाही मी असं म्हणालोय रे, कारण सपोज आता तू गेला असता तरी रेफरनस, बिन मागून तिथे इंटरव्ह्यू घेतात. गेला असतास तरी म मग आता.
अरे खरे तू आहेस की नाही ते दि, दिवसाचं मिळणार ना तुला. नऊ ते पाच असं.
ट्राय करायचं ना, तिथं विचारायचं, पार्ट टाइम आहे का तुमच्याकडं म्हणून.
अरे नाही, तिथं का नाही, कोल्हापुरात पण का नाही.